हा बोला की. काय नाही.
हा चा झाला काय?
छान आहे.
अं हं.
बाकी काय आणि काय चाललंय तुमचं?
काय नाही, तेच तर आज जरा जाऊबाईंच्याकडे गेलो होतो मी.
हम्म.
पार्लर हाय.
हा हा मग?
तर त्या मला हेअर स्पा बद्दल माहिती देत होत्या.
हम्म हम्म, काय काय माहिती दिली मग त्यांनी?
हा हा तेच, तुम्ही कधी हेअर स्पा केलाय काय?
नाही कधी करायला.
हां. मग त्या आम्हाला सांगत होत्या, हेर स्पा बद्दल माहिती.
हम्म, काय काय सांगितले माहिती हाय.
तेही काय हेअर स्पा केल्यावर त्यातली क्रीम आणि हेअर मास्कमुळं आपल्या केसांची मुळ आणि केसांना जरा ओलावा मिळतो, असं सांगत होत्या.
हा.
केसा मऊ आणि चमकदार होत्यात. कोरडी, रहाट, निस्तेज असतात केस.
हा.
म ते केस मऊ सिल्की आणि शायनी होत्यात.
हं.
हां त्यामुळे हे जर स्पा करत असत्यात, त्यावेळी जरा टाळची काल्प चांगली मालिश केल्यामुळं जरा रक्ताभिसरण चांगलं होतंय.
बरं आणि काय?
त्यातनं केस जळायचं प्रमाण जरा कमी होतंय.
हम्म.
आणि काय मसाज आणि स्टीम देत्यात. त्यामुळे जरा डोक्याच ताण कमी होतोय, शांत वाटतंय असं सांगत हो त्या
हम्म हम्म.
टाळूवर अतिरिक्त तेल असतंय. धूळ, घाण स्वच्छ झाल्यामुळं, कोंडा आणि फंडा नियंत्रणात राहायला मदत होत्या. असं सांगत होती आणि ती त्यात चं नुकसान पण आहेत म्हणून सांगत होते.
त्यातनं काय काय नुकसान होतात?
हा ते पार्लर म ते हेअर वापरतात ना, त्यात काही प्रमाणात रसायने असत्यात. मग जास्त स्पा केल्यामुळे केसांचे नैसर्गिक आद्रता ज्या असत्या. ती कमी होत्या. केमिकलचा वापर केला मग त्याचा प्रभाव काय दोन ते चार आठवडे राहतं वाटतं.
हा
आपापल्या कामासाठीआपल्याला नेहमी स्पा करायला लागतोय.
हम्म
मग केसांना हेअर कलर केला असला तर तो हेअर स्पा केल्यामुळे केसांचा रंग फिका पडून जातो.
हम आणि काय काय होतंय?
मग पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा करून करणं सारखं सारखं महाग असत ना ते. हो त्यामुळे तेखूप महाग असते सांगत होत्या. मग केस जर आधीच तेलकट असली तर स्पा मध्ये पण डीप कंडिशनर वापर त्यात. त्यामुळे केस आणि जास्त तेलकट वाट त्यात.
हा हा
बाकी आणि काय काय?
अ हेअर स्पा आपल्याला घरच्या घरी पण करा येतो.
हम्म हम्म घरच्या घरी कसा करायचा.
तो तुमचं
होतोय. मग हेअर स्पा केल्यामुळे केसांचे हे
हम
हॅलो
हा बोला की.
हा हेअर स्पा वगैरे तुम्ही करायला पार्लरला गेलात तर काय? जास्त करू नका.
होय ते केमिकल मुळ आणि होणार.
नाहीतर आपल्याला कसं चांगलं वाटतंय म्हणून आपण करायला जातोय.
होय.
खरं ते केसांसाठी नुकसानदायक ठरते ना!
होय हा
आणि नंतर ना मग केस गळाय लागतात त्याच्यामुंळ. पार्लर मध्ये जरा ते हे वापरतात ना! केमिकल्स वगैरे वापरत्यात.
होय आणि आता कस पाणी पण चांगलं नाही त्यामुळे केस गळत्यात.
पाणी पण चांगलं नाही आणि वातावरण पण व्यवस्थित नाही नाही, मग त्यामुळं केस जास्त गळत्यात. म्हणून आपण हेअरस्पाकरायला म्हणून जाते खरं ते पण. ते पण नुकसानदाक ठरतय तुम्ही काय? येता कधी काय पार्लरला.
नाही कधी गेलेलो.
हा.
तुम्ही जाताय का पार्लरला?
मी जात नाही तेच जाऊबाईंच पार्लर आहे. ते त्यांच्यात जरा हो.
हा हा.
त्या मला जरा ते तर एक त्यांच कस्टमर आलंत हेअर स्पा करायला.
हा हा.
मग त्यांच्याशी बोलत बसल्यावर त्या हेअर स्पा बद्दल माहिती सांगत होत्या.
हा हा.
मग मला पण जरा माहिती द्या म्हणलं. कसं काय काय असतंय काय मी पण करून बघतो असं म्हटलं मग त्या म्हणत्या मला माझं पार्लर आहे, तरी पण सांगतो माझी जाऊबाई आहेस म्हणून.
ह.
मग, पहिला फायदे पण सांगितले त्यांनी.
हा.
चांगलं असतंय वगैरे म्हणून.
बर.
बोलत बोलत जर अ त्याचे नुकसान पण सांगितलेत त्यांनी. असं केमिकलच वगैरे अस केस वगैरे सगळे गळ्यात. केसांना आधी कलर आपण केलेला अस तेच कलर निघून जाते.
हा.
केसांच्या त्या
ते जेवढं चांगलं आहे तेवढंच, त्याच तोट पण जास्त आहे.
हा मग तेच सांगत होत्या त्या. आणि जर सारखं, सारखं जाताना ते जरा खर्चिक पण वाटतय ना.
होय.
हम्म. त्यामुळं
किती घेत्यात हेअर स्पा करायला?
त्यांनी काय तसं फी बोलल्या नाहीत.
हा हा.
सहजच सांगत होत्या त्यामुळं मी काय फी विच विचारा आणि त्यांना किती घेतात काय म्हणून. हम्म तुम्ही करणार असलासा तर सांगा फी सांगतो विचारून.
बरं बरं मी सांगते मग करायचं असेल त्यावेळी कॉल करते तुम्हाला.
हा चालतय की. हम्म. मग आमच्या गावी येणाऱ्यासा काय? पार्लरला तुमच्या गावात आहे पार्लर?
आमच्यात आहेत की, आमच्यात भरपूर आहेत.
हम्म. मग तुमच्या गावातल्याचं पण रेट विचारा मला सांगा.
हा. हा. सांगते की,
हा मी पण अजून कधी केला नाही हेअर स्पा.
हा.
मग, जरा रेट वगैरे बघून. एकदा करून बघायचं म्हणालोय मी पण.
हा चालतय की.
हा मग तुम्ही आधी करा.
मी पण आमच्या इथे विचारून घेतो. हेअर स्पाच ते हे
हा. हा. चालतय, चालतंय. हा बाळ उठालय. कट कर ठेवू काय? हा, हा थँक्यू. थँक्यू.